हॅलो
हा आवाज येतोय माझा
हा येतोय. माझा यतोय का?
हा तुमचं पण येतंय बोला
बोला काय चाललं आम्ही पण आता पाऊस लागलाय ना आता राहतो ना
हो का तुमच्याकडे, तुम्ही कुठले.
कोल्हापूर
कोल्हापूर
हम्म मग आता जरा तंदालात्सव झालेय म्हणजे आंबोळ्या तरी करून घेऊया चार.
हा
आंबोळींच्या आवडया मी सारख्या करते आठवड्यातून दोन तीन वेळा.
अ आमच्याकडे नाही पडलाय अजून पाऊस.
हा हा
मी तालुका भडगावची आहे. हो-
घडगाव-
हा.
तू तर
हा जिल्हाजवळ जळगाव नाही का? जिल्हा जळगावची आहे मी. अह
हा हा.
हा . खूप लाब आला ना खोला हा- काय करताय तुम्ही?
का नाही बारावी शिकते आता-
हो का? हम्म म- झालं ना तुमचं-
नाही नाही.
हा का माझं पण नाही झालंय लग्न- नाही मी एफ आय बी ए ला ए फर्स्ट इयर ला- आता पेपर दिलाय. आता चौदावी ला जाणार.
अ दोन हजार कितीचे आहेस का.
मी दोन हजारचीच आहे.
दोन हजारचेय.
हो हो.
मग एवढा डिफरंट कसा राहिला हे केलतस मध्ये डिफरंट- काडल्याला शिकणाऱ्या बाबतीत.
हा ते ना आधी पैसे- त्यांच हे होतं म्हणून मी आधी शिकले नाही ना-
हा हा असं झालय-
आता कसं झालंय की मी स्वतः शिवण काम करते ते ब्लाऊज वगैरेचे पैसे येता आणि मी माझे माझेच म्हणजे माझ्या पायावरच उभी आहे तर मी स्वतःच माझं माझं शिक्षण करते-
हा हा.
कडून नाही घेत मी पैसे हा म्हणून. आधी माझ्या जवळ नव्हते ना पैसे बारावी झालीय आणि मी नंतर काय केलंच नाही- मी डीएड लाडमिशन घेतला होता पण डीएड अस झालं- की आता ते बंद झालंय- ना डी एड च -
हा हा.
हा त्याच्यामुळे मी काही केलंच नाही ते खूप लांबे हे आमच्या गावाकडून खूप लांब आहे ना म्हणून मी काय गेलेच नाही बाहेर गावी. याच्यामुळे काय केलं. नाही बीएड अ ते थांबलं फर्स्ट इयर पास आहे मी. सेकंड इयर ला गेली. नाहीईन
हा हा.
ऍडमिशन घेतला अजून एफ आय बी ए ला फस्ट पेअर ला म आता पेपर दिल हो आता पेपर दिलं म अजून घेणार. दाहवी झाली की पैसे लाग आ पुढे हा तू काय केलं होतं आर्टस कि सायन्स.
सायन्सला. तू काय घेतलं होता.
आर्ट्स मध्येच हे आर्टसच घेतलय.
हा.
म्हणजे बारावी मला दद. विलास सत्तर.
हा हा.
हो.
अबा आर र
बारावी ला बासष्ट. हा तुला किती पडले दहावी ला.
बहात्तर पॉईंट चाळीस टक्के.
का आता बारावीला गेली.
आत्ता सा गेले बारावीला उद्या. फॉम भराय.
अच्छा हा आता चालू आहे ना फॉर्म भरायचे. हो चांगली गोष्ट आहे तिची बहीण. बाहुहे तुम्ही.
हो एक बहीण आहे ती मॅरिड आहे. एक भाऊ. मी मधली दोन नंबरची. भाऊ दधहावीलाय आई वडील. आजोबा ने आजे होते वारलेत.
हो का.
हो.
चांगल असतंय घरात. मम्मी भावे आणि मी माझी दोन बहिणीचे लग्न झालंय.
हा हा.
आणि पप्पा एक्सपायर झालेय माझे.
हा हा.
ह तर आम्ही तीनच, मम्मी ये भाऊ ये भाऊ माझ्यापेक्षा लहान आहे.
हा शेवट.
हा लहान सगळंत.
हम् हम आता मम्मी सगळं हँडल कर ताई तुमची
हा.
हा हा शेती आहे का काय?
हो आहे ना शेती तर मम्मी भाऊच करतात शेती.
भाऊ केवढा आहे शेती कराय?
भाव तरी तेवीस तेवीस वर्षाचा आहे.
तेवीस वर्षात आहे म्हणजे मोठा आहे की. लग्नाला काय.
क्षा लहान आहे. पण ठीकच आहे. हा शेती करण्यास सारख आहे.
हा हा.
हा स्वतः ची किराणा पण आहे किराणा चालव
हा हा कायतरी घरात बस सुन उद्योग
हा उद्योग हा आदी तो मुंबईला होता सेकुरिटीमध्ये.
हा.
ते खाण्यापिण्याच हे असतं ना तिकडे म्हणून काय केलाच नाही तो.
ह हा.
आला तो घरी येऊन आधी पप्पा पप्पा किराणा चालवायचे ना आता आता पप्पा हे झाले म्हणून तो चालवतोय किराणा वगैरे.
पप्पा कधी वारलेत तुमचे?
पप्प ना दोन हजार अकरामध्ये.
अकरा! म्हजे भरपूर वर्षी झालेत.
भरपूर आम्ही तर लहान लहानच हो तो मी त पाचवीतच होती तेव्हा आणि माझे भाऊ त को तो खूपच लहान होता आजून
हो लहानच असणार की
हा खूपच लहान होता तो
हम्म, हो ते काय बारकाच
हो हो.
हम्म हम्म, पप्पा काय आजाराने वारलेत?
पप्पाला कॅन्सर होता.
हा हा मग
आ ते पायांना हे गा गाठ झाली होती ना, अ शुगर पण होती पप्पाला
हा हा.
त्यामुळे खूप हे दाखवलं आम्ही दवाखान्यात पण काही फरक झालच नाही पप्पाला
हम्म माझ्या आजीला पण कॅन्सर च होता.
हो आता खूप वाढलंय अजून कॅन्सर
अह वाढले
आन पण वाढले पण ये, आन त्याच्यावर उपचार पण निघालाय आता फक्त पैसे पाहिजे म्हणजे खाण तेन सगळं केमिकलच झालंय ना आता
अह होय.
त्याच्यामुळे सगळ्यातच केमिकल झालंय आता शेतात आपण हे लावतो भाज्यापाला त्यांना पण फवारणी एक दिवसानंतर मार त कारण की त्यांच्यावर किटाणू असता ना, त्यांच्यामुळे एक दिवसात फवारणी चालूच अस ते ना
होय.
म्हणून ते आपण धुतल्या तरी पण थोडं फार त असतच ना त्यांच्यावरती कारण की ते एवढे पावर फुल असतात, ते किटाणू त्यांना मारतात त आपल्यान थोडंफार आपल्याला, काय नुकसान नाही होणार का त्याचं? आपल्या शरी शरीरावर तर थोड तर उ असर होणारच
हो होणार की
पण धुतलं तरी आपण त आणले. तर ना
होय.
तुम्ही कामं करताय?
काय झालं?
तुम्ही कामं करताय?
नाय. का ओ?
मला ऐकू येत ते भांड्यांचं.
करालते. आंबोळ्या करायलते झाल्या बघा शेवटचीच टाकली. एका जाग्याला बसून बसून हम गेला
हो का?
पण आता म्हणतात काय करूया? बोलत तरी राहूया.
तय ना मला वाटलं की माझ्याशी पण बोल ताय अन भांडे पण घास
नाही नाही. आवाज येतंय खाडं खाड
घरात
आम्ही आता चौघजण.
हो का?
हो
चांगली गोस य
हा हा
आता घरात तुम्ही स्वयंपाक करता कि तुमची मम्मी करते?
नाही संध्याकाळी माझ्याकडे असतो सगळा स्वयंपाक. सकाळच्या मम्मीकडे असतो.
मग मी शेताचं काम कर ते म्हणून मला आता सकाळंच पण संध्याकाळंच मलाच करावं लागतं.
होय आता वडील नाहीत म्हणल्याव मम्मीला पण लोड
हा म्हणून मी काय करू नाही देत मम्मीला मम्मी शेताच काम करते म्हणून सगळं काम घरची मीच करते, आणि ब्लाऊज पण काढते मी. घरचं काय आहे तीनच लोक काय किती लागणार म्हणून मी काय करू देत नाही मम्मीला.
द तीन चप भाकरी आणि भात आमटी. केव किती उशीर लागतोय? लय उशीर लागत नाही करा.
हां ना, तेव्हाच होऊन जातं. आजून जाच ते, चूल पण नाइए. आधी त चूलवर करायच् बाबा.
कोणता गॅस आहे आता. ग गॅस म्हणजे गोबर गॅस आहे का. सिलेंडर?
नाही सिलेंडर आहे तुमच्याकडे गोबर गॅस आहे.
होय आमचा मोठा आहे, आम्ही चूल पण वापरत नाही-आणि.
अच्छा हो का, नाही आमच्याकडे सिलेंडर. आहे.
हम् हम आमच्याकडे. आमच्या घरात लागत नाही.
आधीचे लोक तर मस्त चूलवर. करायचे पण त्यांच्यावरचं जेवण पण खूप छान लागायचं. चूल-चूल वरचे. ज्वारीरीची भाकरी. अजून ते एक. हाय बोलता कोरमाची भाकरी. खाता का तुम्ही कोरमा म्हणजे, वेगवेगळे्या प्रकारचे धान्य टाक टकता आणि त्याची भाकरी टाकता.
नाही-नाही ते काय माहिती नाही मला.
आणि उडदाची डाळ असते, गहू, ज्वारी, हे सगळे मिक्स करता करून त्याचे भाकरी टाकताव.
हो, हो, ते काय नाही-नाही ते आमच्याकड नाही.
ह आमच्याकडे खातव भरपूर खातंव केला
हा, हा.
ते पण ती भाकरी.
हा, हा.
हम्.
तुम्ही करता का ती भाकरी.
हो करताना.
हा, हा.
चपाती सारखे टाकावं लागतं. केला.